नमस्कार तू कशीयस? मी बसलीय मी छानय
हो, मी पण छानय मी म्हणत होते की, तू काय करतायस?
ह मी बसलीय, मी गाणी ऐकत आहे छान
हो का? अगं आम्ही पण ना, थोड्या वेळापूर्वी ना गाणेच ऐकत होते मग तुझी आठवण आली, तर मी तुला कॉल केला
अच्छा!
आणि खरं सांगायचं ना तर संगीत जे आहे ना ते ऐकायला ना मला खूप चांगलं वाटतं आणि माझा जे मूडय ना लगेच चांगला होतो
बरोबर बोली तू खरंच माझ्याही बाबतीत ना तसचं काहीतरी आहे संगीताचा आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होतो, मला असं वाटत
हो ना आपण आनंदी पण असलो तरी गाणी ऐकतो आणि दुखी असलो तरी आपण गाणी ऐकतो
हो ना, बरोबराय अगदी बरोबर बोलली ग तू प्रत्येक भावनेसाठी वेगवेगळ्या प्रकाराची गाणी आहेत, इथे
हो मलाही असं वाटत तुला कोणत्या प्रकारचे गाणे आवडतात ग?
अ मला ना शांता आणि मधुर गणे खुप आवडतात
हो, का? मलाही अ तर उत्साही जे गाणे असतात ना ते आवडतात ती ऐकली ना कि खुप ऊर्जा मिळते मला तर
खरंच संगीतामुळे आपल्याला मूड आपला मूड खूप बदलू शकते
हो, कधी कधी तर आपण खुप तणावात असतो, पण अ आवडते जेव्हा गाणे ऐकल्यावर ना थोडा आराम वाटतो आपल्याला
हो बरोबर बोलते तू मन उत्साही गाणी खरचं, अभ्यासामुळे किंवा इतर कामामुळे थकलो असलो तरी संगीत ऐकलं की ताजे तवाने वाटत
हो माझी जेव्हा परीक्षा असते ना तेव्हा मी खुप तणावात असते तेव्हा ना हलकी फुलकी अशी गाणी ऐकून घेत ते तेव्हा अ छान वाटतं मला थोडसं
अच्छा! मग काय फायदा झाला तुमचा?
फायदा झाला ना माझा अ मन शांत राहायचं आणि अभ्यासावर लक्षही केंद्रित राहायचं माझा
ह
त्याच्यात खुप मदत व्हायची मला
ह संगीत हा मोठा फायद्या मनाला शांत करतो.
हो आता काही लोक जे असतात ना ते काम करतानाही गाणी ऐकतात.
हो बरोबर आहे ना त्यामुळे त्यांचा कामात उत्साह वाढतो ग.
हो मला तर घरातली कामे कामं जेव्हा करते ना मी तेव्हा ही गाणे ऐकायला खूप आवडते.
तुला वाटत कि संगीतामुळे आठवणी जाग्या होते?
हो नक्कीच ना, काही गाणी तर ऐकली की जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात.
हो कधी कधी एखादे गाने ऐकले की शाळेतील किंवा मित्रांसोबतची घालवलेली दिवसाची आठवण येते.
हो संगीत आणि जे भावना असतात ना त्यांचा खूप जवळचा संबंध आहे मला आता असं वाटतं
तू काही बरोबर आहे बोलली तू काही गाणी आनंद देतात तर काही गाणी भावुक उठतात.
हो अगदी ना. म्हणूनच तर संगीताला भावनाचा भाषा म्हणतात ना.
हम्म. मला वाटते संगीत सर्वांनाच आवडतो हो ना?
हो लहानपणी तर अ जे असतात ना लहान मुलापासून ते वृद्धपर्यंत सर्वजण संगीताचा आनंद घेतात.
हो बरोबर बोली तू. सण समारोहामध्ये संगीत खूप महत्वाचं असते.
हो अ लग्न असलं किंवा वाढदिवस या उत्सव असलं यामध्ये तर संगीतामुळे वातावरण आनंदी होत ना.
हा बरोबर बोललीस तु. व्यायाम करताना ही अनेक लोक गाणी ऐकतात ना?
हो कारण संगीतामुळे आपली ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ना आपल्याला.
हो काही वेळ मन खूप उदास असतय
हो अशा वेळी तर आपण शांत संगीत मनाला आधार देते शांत संगीत ऐकायला हवा तेव्हा,
हो माझ्या मते संगीत हे एक प्रकारचे औषधच आहे, तुला काय वाटतं?
हो मलाही असं वाटत. ते शरीराच नाही तर आपल्या मनाची औषधे आहे, मला तर असं वाटतं.
हा सगळी संगीतामुळे राग ही कमी होऊ शकते काय?
हो होतो ना आपला जे मन असतो ना ते शांत संगीत ऐकल्यावर तर मनातले आपले तणाव हि कमी होते ना.
हो म्हणूनच काही ठिकाणी संगीत उपचार उपचारालाही वापरतात.
हो आजकाल बघ ना मोबाईल मुळे तर आपण कुठेही गाणे ऐकू शकतो. किती अ आसान झालाय ना आपल्यासाठी
हो प्रवासात घरी किंवा मोकळ्या वेळेत चागली संगीत सहज ऐकता येते
हो पण खूप मोठ्या आवाजात गाणी ऐकणे चांगले नाहीय ना आपल्यासाठी लोकांनाही प्रॉब्लेम होऊ शकते ना
हो अगदी बरोबर बोलली तू त्यामुळे कानावर वाईट परिणाम होऊ शकते.
हो कानावरही वाईट परिणाम होते आणि लोकांनाही अ प्रॉब्लेम होऊ शकते त्यामुळे संगीताचा जो आनंद आहे ना घ्यावा, पण योग्य पद्धतीने घ्यावा.
हो संतुलन खूप महत्त्वाचे आहे ना जीवनात.
हो आजच्या चर्चेतून तर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे मला
कोणती
म्हणजे जे संगीत असतं ना ते फक्त मन मनोरंजन नाहीये तर ते आपल्या मनस्थितीवर तर सकारात्मक अपरिणाम घालतो आणि महत्त्वाचे साधन आहे ना आपल्यासाठी.
हो. म्हणूनच संगी अगदी बरोबर, संगीत आनंद देते तणाव कमी करते प्रेरणा देते आणि मन पण शांत ठेवते तुला काय वाटतं
हो मलाही असं वाटत आणि मला तर असं वाटत की संगीत हे आपल्यासाठी एक उपचारासारखं काम करते. मन शांत ठेवते ना आपला.
हो म्हणूनच संगीत आपल्या जीवनाचा एक महत्त्व भाग आहे असं मला वाटते.
हो आणि जेव्हा आपला अ मूड ऑफ राहिला तेव्हा आपण शांत संगीत ऐकू शकतो, ते आपलं जे मन आहे ते शांत करते
हो बरोबर बोलली तू, संगीत आनंद देते तणाव कमी करते प्रेरणा देते आणि मन पण शांत ठेवते.
हो मी तर लहानपणीपासूनच शांत संगित ऐकायला अ खूप आवडते मला.
हो पण लग्ना समारंभभात अ कार्यक्रमात कोणत्या वाढदिवसाला लग्नासाठी अशी थोडे फास्टवाले संगीत पण छान वाटतात डान्स करायला
हो मी तर ऐकलंय ना की कधी कधी तर लोक अ व्यायाम करतानाही एक म्हणजे गाणी ऐकतात
हो व्यायाम करताना मण शांत ठेवले पाहिजे त्यामुळे छान गाणे ऐकणे, शांत गाणे ऐकणे हे खूप गरजेचे आहे. मनाला आणि स्वतःला सांभाळून ठेवणं हेच गरजेचं आहे
हो काही लोक तर काम करता करताही गाणे ऐकायला आवडतात त्यांना
ब कारण संगीतामुळे खरच सुर बदलू शकत
हुं हो अगदी बरोबर म्हंटलं तू मलाही असंच वाटत
कधी कधी आपण खूप तणावात असतो पण आवडत गाण ऐकल्यावर किती आराम भेटत ते आम्हाला माहितीये आहे का तुला
हो मला तर वाटत ना की संगीतामुळे तर आपली जे मुड वगैरे अस ना ते खुप छान होऊन जात
संगीताचा हा मोठा फायदा आहे ते मनाला शांत करते
हो नक्कीच काही गाणे तर ऐकल्यानंतर तर माझी जे आठवणी असतात ना ते डोळ्यासमोर येऊन जातात माझ्या
त्या ऐकल की तसच होते काही आठवणी डोळ्यासमोर होते शाळेतील आपल्या जीवनातील गोष्टी ते‌ झाले की वाटत डोळ्यासमोर येतोच आपल्या
हो संगीत जे असत ना आणि आपल्या जे भावना असतात ते एकामेकांशी जोडलेल्याच असतात मला तर अस वाटत
हम्म हम्म बरोबर आहे माझी परीक्षा ऐकताना मी खुप ताण तणावात होते ना तेव्हा मी हलकी फुलकी गाणी ऐकत होती.
हो का आणि मला पण अस वाटत की जेव्हा आपण तणावात असतो ना तेव्हा का काही वेळ जर आपण गाणे ऐकले तर आपला मन मनही शांत होतो आणि खुप चांगल वाटत आपल्याला
हो अगदी बरोबर बोलली तु मला पण तुझी गोष्ट पटली ही आणि गाणे ऐकताना नेहमी शांत गाणी ऐकण हे गरजेच नाही आपल्या मना नुसार आपण कोणते पण गाणे ऐकु शकतो तो गाण ऐकतानी डान्स करू शकतो. किंवा कोणते पण का म्ह काम करू शकतो.
हो अगदी बरोबर म्हटल तु म्हणजे संगीत आनंद तर देतोच देतो आपल्याला अं आणि तणावही कमी करतो. तो आपला प्रेरणाही मिळते आपल्याला आणि मनही शांत ठेवतो.
नाही आहे अस संतुलन खुप महत्त्वाच आहे ना.
हो म्हणुनच तर संगीत आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे ना.
संगीताशिवाय जीवन थोडे निर्लस वाटेल
हो चला आता मी माझी आठवणी अं आवडती जे गाणी आहेत ना ते ऐकायला जाते.
तर
ठीक आहे धन्यवाद.